हॅलो हा हा तन झालं.
चहा त अजून नाही बनवलेला हा अजून नाही बनवलेला बनवणार आहे तुचा झाला काय चहा पिऊन
ह नाही आमचं पण नाही आम्ही पण अजून बनवणार आहे.
हा हा हा. काय नाही बघा निवणत तुमचं?
आमचं पण निवांध आहे आता जरा सांडगं पापड त्यांरी करत होते आता जरा बंद झाले. आता सगळं जर निवां
हा हा हा आ सुट्ट्या मला शुक्रवारी घरीली सगळी कामं आवरायची दरण निवडायची इस्तरी कपडे करायची बरीच काम असतात. प्याज आवरून घ्यायची पाऊस ये पावसाळा चालू होईल म्हणून मोठ. धुनानी भरून टाकले. मग सुट्टीला कुठे बाहेर गेलेला काय?
नाही मी नाही गेल सुट्टीला बाहेर एक दोनच दिवस तेवढं जाऊन आलंय कारण शजण म बाहेरून ऑर्डर घेत. नाही सांड्या पापडाचं मग ते ह्यावेळी उन्हाळ्यात कसं ते विक्रीसाठी मग ते भरपूर गिरायक असतात. त्यामुळे मला जायलाच भेटत नाही उन्हाळ्यात
हा-हा-हा-हा-हा. आमचं कसं पोरांना सुट्टया कि आमच्यात पोरांना सुट्ट्या कि मम्मींना सुट्ट्या
होय पोरानां सुट्टी की मम्मी ना सुट्टी होय.
होय थोडंस आठ पंधरा दिवस जायचं. माहेरी जायचं. कुठेतरी घरातली इकडची सासरची ट्रीप काढतय तिकडं जायचं.
जायचं. होय.
या वर्षी आम्ही हा आम्ही दोन ठिकाणी गेलो. आमचा कुलस्वामी खंडोबा आहे ना पालीच मग तिकड पण गेलो तिकड सका हा सकाळी गेलो अभिषेक घातला. बघण्यासारखा आहे तुम्ही या कधीतरी आमच्या इकडं.
हा-हा येतो की
हा पालीचा खंडोबा खूप अस. असं जे खूप छान देवस्थान आहे. आमचा उत्स आहे ना आम्ही सग गेलेलो पहाट पहाटे गेलो रात्री रात्री घरातून निघलो मग पहाटे पोहोचलो मग ते काकडा आरतीला मग तेव्हा त तर हना अभिषेकला बसवायचं होतं ना मीनी अभिषेक घातला. ग तिथं जेवण असत मा आप म्हणजे ज्यांच्या इच्छा पूर्ण होतील त्यांनी जेवण त्यां घातग आमला तेेण भेट सकाळी नऊ वाजता म्हणजे सगळं दर्शन वगैरे घेऊन आम बारा एक वाजता जेवलो नंतर त्यानंतर आम्ही तिथून निघलो. मग ते एक सण पालीला पण गेल इकड ह ह्याला आम्ही पण गेललो तिकड पण देवस्थान खूप छान आहे. देवी एकदम मस्तच आहे तिथं बघण्यासारखा पण
काय ते
खूप आहे म्हणजे अस परशुराम गड पण बघण्यासारख आहे. गडावर अस खाली उतरायचं पूर्ण तिथून पूर्ण वरती यायचं. चालणारी माणसं पाहिजेत. बघा आमची पो मुलं तरी सगळेजण टुून-टुून-टून उड्या मारत पळत होतीत. एवढं छान बघण्यासारखं आहे. तुम्ही या आमच्या इकड कोल्हापूरला कधी तरी म्हणजे तुम्हाला आमच्या इकडचं पण दाखवतो. काय तरी
चालतेय-चालतेय आमच्याकडें पण हा कोल्हापूरचं ना आमचं इथ ह्याच हा आमचं शुरडोंच आहे बघा अमी इथ म्हणजे आमचं कसं ग्रामदैवत पीर आहे. मुश्किल असण या त्यांची यात्रा भरत्या मोठ्याना हा आणि आमचं कसं कुलस्वामीनी नरसोबा सांगोड्याच आणि किनी मारुती आहे. हा-हा मग ते दोन्ही देवस्थानला आम्ही पण जातो. आम्ही पण अह सगळं मिळून एकाच ठिकाणी येतय एकच आहे. होय हा-हा भक्ती-भक्ती महत्वाचे हा
हा आणि जी माणसं देवाला मानतात. ते माणसं माणूसकीला मानतात असं माझं तरी मत आहे पुढचंच पुजाऱ्याच कस मत असेल ते त्याच्यावर अवलंबून राहते.
त्याच्यावरन होय.
होय.
आणि काय मग विशे